हॅलो, हा. काई नी, चालूच काम.
अच्छा.
हम्म.
अं चहा वगैरे झाला का?
चहा नई न घ्यायचा त्याचा.
हाव का.
च्या नई घेतला राव. हम्म, च्या तरी घ्याव वाटतोय.
हा.
हम्म.
उद्या काय उपवास असंन मंग आषाढीचा?
हम्म, हा उद्या ये ना एकादशी ना.
धरतो का नई?
हो धरतो न.
हं हे दोन धरावेच लागता आषाढी आण महाशीवरात्र.
काय म्हणलं?
बस काई नी मंग, असंच केलंता सहज.
हो का, हम्म.
काय चालुय मंग?
काय नी आता, काय सारा भूक लागलेली आता सैपाक करा सांगितलेलंय आता.
हं हं.
हम्म.
चला मंग पाणीपुरी खाऊन येऊ ना.
हा जायचंय ना, पनीपुरी खायला.
हा तेच म्हटलंत ना, आलो असतो जाऊन. उद्या उपवासे परत, उद्या काईच नी जमायचं, मंग ते दुकानच बंद राईन.
हा ते पणे.
हम्म.
हाव गड्या, उद्या हा उद्या उपासेत बंद रईन दुकान.
हम्म. ‌ तेच ना, मंदाल बाकी काई नी आता, सहजच चालूये आता थोडेफार काम वगैरे शेतातली.
हा का, हम् हम्‌. हम्म. हॅलो.
हा काईच नई म्हंटलं बाकी मस्तय मस्तय सर्व. हो.
हम् हम् काय मग तयारी वगैर काय चालूय मग.
तयारी हे चालू आहे आता पोलीस भरतीची ते वगैरे.
हा का.
तर बघूया तेे तराटीस भाव म्हण ते, आहेत पुढं आता मग तेऽ भरू म्हटलं फॉर्म.
हा हा बरोबर.
ह् बघतो एक मित्र आहे माझा, त्याच्याकडे जातो आणि भरून येतो संध्याकाळी.
हम्म, हा ना आता जागा निघलेले आहे ना आता.
हो हो.
हम्म, जागा पण छान आहे.
ह हर कुठेतरी काम झालं पाहिजे यार, जागा त्या आता मस्त आहे.
हाव ना.
दिवसा पासन चालू आहे आता, आता एक तोडफोड काहीतर प्रॅक्टिस करणे एकच.
हम्म, नाही नाही आता काही अभ्यास करावाच लागणार.
हा, तोडफोड करने चांगलाच. म्हणजे त्या एखंद दिवस काम झालं का मग माणूस निवांत राहत लगेच बाकीचे सर्व काम मार्गी लागून जाते मग लगेच इतर
हा तेवढं आहे.
लागणं गरजेचं आहे आता या अशा कंडिशन मध्ये.
हो माग न होई ना आता बसल्यावर काही.
हा....
ज्यादा घंटे बसाव लागलं.
हा ते पण हो ना बस न स्फोटा नता.
हम्म तेच ना ह बाकी...
बाकी काय नाही तुझं काय चालल आहे.
काही नाही माझं मला कि फॉर्मच भरं आता मग. आज भरून टाकू.
हा ह... मी असं ऐकलं तुला काही बिझनेस करायच आहे.
बिझनेस काय चालू होत पण मग सक्सेस बी भेटला पाहिजे बिझनेस मध्ये.
हा..... माझ्या कानावर आलतं असं म्हटलं बघाव खरच काय वगैेरे.
हा बिझनेस म्हणजे हेच करतात मला गाई घ्यायच्या होत्या. दुधाचा बिझनेस करायचा होत मला. हॅलो
ह छान आहे वाटत.
काय म्हटलं हॅलो...
अ छान आहे म्हटलं तू पण.
हा चालू आहे दहा गाई घ्यायच्या एकत्र.
हा...
चांगलं दे ना
हो.....
ह आता भाव पण वाढलाय म्हणते आता.
हा वाढला.
हा......
ते भेसळ बंद झालं त्यामुळे भावंती वाडले खरंच फायदा आहे ना त्याचा. ते जर केलं ना तर खूप चांगलं आहे बरं का. कारण फक्त ते लवून धरणे ज जमत ते सर्वांना, फक्त लवून धरणे सोडणं नाही ना नाफा तोटा थोडफार चालुच राहतो पण मंग एकदा जर रँकिंग लागलं ना मंग. खूपे कारण माझे मित्रही खूपे खूप वर गेले त्यामुळे.
हा तेच ना काये
रोज राहतो त्यांना फक्त सकाळी न सकाळीच समजा त्यांचा. सकाळ संध्याकाळ समाण्या पडती.
सकाळी एक तास दे नाही संध्याकाळी एक तास दे नाही. दिवसभर काय एवढं गुंगी असती.
नवीन नवीन टेक्निकलनं मशीन त्याले दूध काढायचे वगैरे ते समजा ते शेनन ते भरायचं जास्त काम नाही ओढून घेतलं समजा सगळं टेक्निकल जर के तर एक घं टा खूप होतो लगे चाारायचं बघ न पडत थोडंफार. जेवढं खाऊ घातलं तेवढं दूध निघतं असंय त्यांचं.
बघू आता चालूय प्लॅन.
आणि नाही प्लॅन मस्तय, तेच होईन तर बर होईल
हं हं.
खूप पैसा त्याच्यात, मी पण मग कर नाही फक्त.
हा, करू ना करु ना. करू, करू.
हम्.
हम्म.
चालतय मग.
हो ठीक आहे चालतय.